एक मिनिटं अं चालू असुदे. कुठं बघू? ते तिकडं बघ. तू तिकडं बघ कि ती बघत्या तिझ ती. कोणाला? हं-हं पण आता भेटं ना. हेगडं असल की थांबा. बघितलाय काय? हाय. हे? न्हवं. म ग्या, तेर अ फुडली ती. ये ये सुष्मिन, सुष्मीन बहुते बघून ठेवला यातला. मग फोन कोण घेतला? कोणतर घेतला असेल बग हीत अशिल. हॅलो.
हॅलो बोला की.
हां बोला की. ते वो ते ते बघितलेलं बघितलेल समजत नाही ना. बेबो बाहिर बेबो बाहिर गेलीया. बोला की.
हे काय बरं, तुमच्या सख्या भावाला?
माझ्या भावाला नव्हं. ही सुष्मि ती म्हंन गं. काय पोरगी असली तर सांगा आमच्या हाय आसली तर सांगा माझा एक सक्का भाऊ हाय. शिक्षण शिक्षण काय झालय ग त्याचं? अकरावी झाली या आणि कंपनीत आता न हेला आहे. कामा हाय व्हय? असलं तर बगा मग व्हीत असल तर हम् हम काय अपेक्षा नाही घरात हाय आशि व्यवस्थित राहुंदेत नारळ आणि पोरगी तेवढी दिवूनद्यात बाकी आम्हाला काही सुद्धा नको. आणि आमचं पोरगं काय असं पण वांड नाही. गरीबच हाय. बायकोन इकडल्या गाल्यावर मार तीकडला गाल पुढ करणार असा भाऊ हाय होय. मग आणि काय? पोरींची कमी आहे हो आमच्या इकडं पोरीच भेटत नाहीत.
डिमांड वाढल्यात. वो सगळीजण उठून सुटून शेती पाहिजे, हां शेती, नोकरी त्याची शिवाय काय नाही घर चांगलं पाहिजे
घर चांगलं पाहिजे.
हम्म जाणार नाय हा तेच की आणि नोकरी आणि पाहिजे वरण
नोकरी आणि पाहिजे. काय? काय म्हणतिया? ह काय म्हणतिया? कुठलं? काय? कवा विचारलोय नाही विचारायला जाणार आहे मागणं. हॅलो विचारणार आहे नोकरी पाहिजे हे पाहिजे खर पुरगी शेतात जाणार नाही. शेत पायजे खर शेतात काय पुरगी जायला नको.
होय.
कोण जायचं आम्हाला जायला पाहिजे. हुं हुं हुं असं म्हणत्यात. आता होय शेत पाहिजे म्हंटल्यावर आता मग शेतात आम्हाला जायलाच पाहिजे. अनेक शंभर रुपये कमी होत्यात हुं. वटी भरायला गेलो नाही.
हां हां.
आईला साडी घेऊन अ गेलत म्हणजे. जरा ती तीची तब्येतच बरी नव्हती नाही त्या टाइमात. त्यांना पैसे दिलय. शेखर म्हणा
हा तुमच तुम्ही घ्या म्हणा.
नवीन घ्या
हं हं.
व्हय येथून भरलीस.
होय होय ओ होईत नाही. मी तर अजून अधिक महिना लाग लागायचा होता. आम्ही दूध तेन काढून आता आलो. जरा भात खालो. मी हेरा बाबा आल नाही दुध. काय नाही बघा शेंगा फोडत बसलोय. शेंगा फोडतोय ओ झाल्या. नाही जरा चपाती सगळ कालच्या शिल्लक असल्यामुळं कणी जराच केले आज हम्म नाही ते बाह्यागत असल्या तर आणि सांगायचं होतं ग म्हणून तुझे तिथं पाठव की तिला. हा. हम्म. हाय माझ्यापाशी हॅलो हा बोला भाज्या.
हा हा.
ते होय. हम्म हम हम. कापड तसलंच हाय कापड त्या वीत नाही कापडाला खिस त्याला कापड आहे सिल्क न्हव. आगाध्या हीच. अरे देवा ट्रेंडिंग साड्या हम्म दिसताय का. तेच होतंय बघ काय म्हणताय हॅलो.
हा नवीन आज जी फॅशन नाही तर ती घेताय का साडी.
हा घेताय.
हा हा.
ते आता इंस्टाला म्हणजे अस आवडली तर घेताय नाय आवडली तर नाही. हम्म.
आणि ते पिवळ्या कलरच ब्लाउज कल्यावर. तेच ना ते आता आले की ह व्हाईट कलरची म्हणजे पांढऱ्या कलरची. साड्याने आ. हा पिवळा ब्लाऊज. तेच आता फॅशन आले.
लाईव्ह आहे त्याचे
एवढं नाही काही खास वाटत.
नाही आम्ही. कस आहे एखादी फॅशन आली सगळे तेच घेताय. हा म्या त्याची मुलगी बोलतोय बघा ओळखलासा. हाहा चहा पाणी ह.
अदीत
हा झालं बघा मग ब्लाऊज त्या म ममी ना आम्हाला घ्यायला हे केलती खर. हे पाठवतो काय मला. पास पडले नाही बा. मला सांगा काय मगं. आणि मग त्याच्या बदल्याला आम्ही दुसऱ्या घेतो. ते दुसर्या मगं. साडे अकराशे साडे अकराशे घेतल्या त्या टाईमाला. बाराशे बाराशेला.
कसले कसले घेतलाय सिल्कमध्ये घेतलाय कस काट पधर.
दिसत नाही ता सिल्करी साडी दया अंगाव बस्तेतेत मस्त वाटते अ
हम्म.
हम्ह मगं तसल्याच जास्त प्रमाणात करते घेते.
कुठे तर लग्नात नेसत्यात. नाहीतरी नाही, कोण नेस बसत नाहीता पार्टी वेअर आल्यात सगळीकडे.
वय पार्टीवेअर फॅशन पार्टीवेअरच आहे, म आम्ही तेच के पार्टीवेअरच आता ना कित्येक साड्या पार्टीवेअर राहिले ते आता. जेवढयाला फॅशन आल्याशी. त्या बरोबर बऱ्या वाटते तेव अंगा बरोबर बसते हम्म हम्म हम्म.
त्यावरचे.
झात्या सोडा खरं तिथं. तरी पण ते कस ह्याला रपडत. सारखं सारखं नस त्याच्या नाही त्यात धुवायच नाही त्या सारख्या धुत की मात्र हो आपण बाहेर जात तेवढ्याच घालून आणि काढून ठेवाय अ अशा करायच्या. बस का? म्हणजे मात्र्या होइत नाही का.
हा.
काय नाही बघ.
निवांत - हे बी भारी वाटतयं.
आता हा कलांजली ना.
कलांजलीची पैठणी बाई कलांजली पैठणी बी आता फॅशन निघल्या लईच.
होय ते आमच्या शाळेपाशी एकाने आणळे आजच मला दाखवालती सकाळी
हा कितीला बसली?
सोळाशे.
सोळाशे हम् चांगल्यातली असेल.
हा पहिला फॅशन आली तवाच होय आठशे नऊशे पासन आहेत.
आणि ती असं चापून बसत्या हो अंगाबरोबर
म्हणल तर महाग बस त्या नाय तर मग आठशे नऊशेला घेतलेली क नई हूं सातशे रुपयाला पण येतीया मग येऊन काय करायच फुगतंय ते अंगावरलं वाटत नाय मग ते अं दहा मिनिटं व्हईत आल्यात
बर बर हं
ती वर चढ गेल कनय कट पण होतय फोन
होय होय झाली. भांडी झाली.
हं हम्म माज खरं ते त्या साडीला तसल भारी वाटणार नाही कारण त्याची डिझाईन हाय नी माग प्याचय मग व्हय म्हणून तर चौकन किंवा गोल गळा टाकायचा. म मी तसच करणारये हां तस चांगल वाटतय तस तर मी केलेलेच की तसल हाय ते